हॅलो, हम्म. म्हटलं आवाज नाही येतय काय?
नई आवाज तर येऊन राहिला.
हा, सांगा काय चालू अय?
बस काही नई बुवा म.
हम.
बसलेला आहेता बस काम चालू ये.
हम्म काय आज करा काय केलं फराळाच आज?
आज फराळाचं काय आता उसळ वगैरे केली. हा आता बाकी मग ये आता हे मुलीन धरला उपवास, मुलान धरला नाय घरात क बगु आता, उसळ वगैरे करा. हं. आन तसं आता दिवसभर काही ना काही पाहिजेच लेकरानले, खायले. आपण तरी उपाशी राहतो. पण लेकरं नई राहत न हं. मग ते हे याची बर्फी वगैरे आहे म आता शेंगदाण्याची. बर्फी वगैरे केली, अम नंतर मग आता ते हे केळ वगैरे आणले की मग, केळ वगैरे खातात मग थोडेसे. फळ तर पाहिजे तर, एकदम ते उसळ उसळ म्हटलं की ते, ते पोट बिघडते ना. पोट बिगडते ना मग उसळ वगैरे घेतली की.
हो हो पट ते त्याने ऍसिडिटी होते ते काही ए चांगलं नाही ऊसळ एवढ.
चांगलं नाहीेते खांन एवढं बरोबर म्हणून म्हटलं काही फळं वगैरे त्यांना म्हटलं मी जा म्हटलं मार्केटी, थोडं फळं वगैरे आना म्हटलं काई दुसरं
ती उसळ मंग तू मी शबुदाण्याची हे आलू शिजू घालून करता की
अ नाही नाही मी आलू चिरूनच करते ते. ते आलो खिसून म्हटलं की ते जास्त गजगज होते की तर ते काही खात नाही म्हणजे अशी अ पाणी सुटते त्यांना. सगळं, तर हे कसं माझ्या मुलीला आवडत नाही ते ते म्हणते कशी मोकळी मोकळी कर म्हणते थोडीशी मग ते तिच्यासाठी मग मी काय करते ते आलू चिरून करते मग. आलू चिरले की मग त्याच्यामध्ये कसं पाणी नाही राहत ना, आणि ते चांगल्या तेलामध्ये तेलामध्ये चांगले होतात ते असे, थोडेसे तेल जास्त थोडस टाकलं की मग ते तेलामध्ये चांगले होऊन जातात आणि मग त्याच्यामध्ये
उकळी मस होते कीनी, हे असे आपले आलू हे
खिसून वगैरे केली ना मग, खिसूनही केली कि ते तसंच होते, आलू उकडूनही घातली की नी ते आलू उकडूनही ते तसंच होते, म्हणजे कसं जास्.
ते आलू पाणी सोडतात ते असे गरा हुन जातात. आणि एवढे काही चांगले लागत नाही, तेवढी आवडत नाही मला तशी.
हां हां.
अन मागच्या वेळेस मी काय असं आलू चिरून केले अन म मागच्या एकादशीले
हा.
आन लगे ते लाईटच गेली.
हाव का.
मंग ते या शेंगदाने बारीक करायचे राहिले मंग लाईटची वाट पाहिली एक दोन तास लाईट आली नाही शेवटी म्हटलं आता हे खलबत्त्यातच करून घेऊ ते खलबत्यात केलं मंग ते जाडा बारीक झाले शेंगदाणे जास्त अशे बारीक झाले नाय.
हा हा.
मंग ते तशीच केली घेतं हो भागून घेऊ म्हटलं. मंग या वेळेस सात्या आणत की आमच्या आत्या म्हणत की मागच्या वेळेची उसळ चांगली नव्हती झाली आलू उकडू घाल नाही तर आलू खिसून कर
हम्म हम्म.
अं ते काही मागच्या वेळेची चांगली नाही लागत जाय मला.
हम्म हम्म.
अन पोट बिघडलं होतं त्यानं.
हा हा.
म्हटलं मग आता तुम्ही तुमच्या हातानेच करा या वेळेस. मी काय करत नाय. तेले सगळी तयारी करून दिली शेंगदाणे काढून दिले सगळं करून दिलं आणि त्यायलं म्हटलं तुमच्या हातानच करा.
हा हा नाही कसं का ते ते जुन्या जुन्या लोकल आहे ते त्याचे ते बरोबर त्याच्या हातचा त्याले बरोबर आवडतं ना ते कसं करायचं काय करायचं बरोबर त्याले माहीत असतं तर बरोबर ते त्या जसं पाहिजे तसं करतात. ते असं आहे ते आता आपण कसं नवीन आपल्याला नवीन म्हणजे नवीन काहीतरी करून पाहतो आपण. म त्याच्यामध्ये नवीन काही टाकण्याचा प्रयत्न ही करतो मग नवीन टाकलं की तरी कसं त्यायले आवडत नाही आहे ना ती.
नाही तेयले आवडतच नाही ते म्हटलं मंग तुमच्या हातानच करा मी तुमच्या हातची कशीही खातो तुम्ही करा म्हटलं मंग त्याले त्यांच्या हातानच करायला लावली आन लगे त्याने मंग किसून बारीक खिसल्या . आणि ते केली तशीच ते अशी आलू खिसून केले की ते अशी होत
हा ते पाणी सोडतात ते आलू त्याच्यामध्ये जास्त हा. आलू वगैरे जास्त टाकले हा पाणी सोडतात त्याच्यामध्ये म.
अशी केली मंग त्यायने ते.
हा.
म्हटलं जाऊ दे
हा हा.
त्याच्या आवडीचं बरं म्हटलं.
हा आता काय माहीत माझी मुलगी चिप्स काढून दे अ आता मला आमको करून दे असं चालू हाय आता तिचं.
उपासापेक्षा आपल्याला तर हे पुरते स्वयंपाक करा.
भाजी पोळी हा हे दिवसभर कसं आहे ते भाजी पोळीचा कसं आहे ते स काळी स्वयंपाक केला की बस एकदा जेवणं केली सगळ्यांनी की बस अ परत परत तेच ते तेच ते करायचं काम नाही आता हे कसं उ उपवास म्हटलं की दिवसभर काय ना काय काय ना काय सुरू ठेवावेच लागते. ह मग आता काम होत नाहीत ना आपले मग
घासा भांडे दिवसभर म्हणजे तेच काम चालू राहतात. हो.
का राहात .
हे .
हॅलो. हॅलो. हॅलो.
आता येतंय.
हा आवाज गेला होता मध्ये मध्ये आवाज गेला होता म्ह-
आता फोन येऊन राहीलता.
हो का तेच तर म्हटलं आवाज गेला होता म्हटल आवाज येऊन गेला होता. आवाजच कट होती मध्ये मध्ये. बाकी आजुन काय मग? हॅलो.
बोला.
हा आवाज कट होऊ राहिला.
फोन येऊ राहिला.
हा हा म्हणून हा इथला आवाज कठवून रहायला वाटतं मग.
हम तो फोन आला की तो आवाज कट होत आसेल.
हा हा अस काय होत सगळ हम्. आजून काय मग? बाकी अजून काय करता मग.
आं
काय करता म्हटलं काम वगैरे शेतात वगैरे जात का मग.
नाही एखाद्या वेळेस जात असत.
हा हा. काय मग शेतात आता पेरलेलं. हॅलो. हॅलो.
हॅलो. हे दोन तीन वेळ फोन येऊ राहला.
हा तेच तर म्हटलं आवाज मध्ये कट होऊ राहिला आवाजमध्येच
हम.
हा हा तेच म्हणले की शेतात काय म्हटलं मग पेरलेलं.
शेतात हे पराटे कापूस. अान केल्या.
हा काय म्हणता भाव वगैरे केळीचे या वर्षे बरे आहेत.
नाही नाही आतापर्यंत चांगले होते आता कमी झाले.
हा हा हो ना ते कसं माहिती आहे का आपले जेव्हा केळी कटांवर येते तेव्हाच बरोबर भाव कमी होतात ते. तोपर्यंत चांगले असात मार्केटमध्ये भाव वगैर सगळ चांगलं असात. आणि घ्यायला जस तर मार्केटमध्ये चाळीस रुपये डझन पन्नास रुपये डझन असे केडे मिळतात. आणि आपल्या आपण जेव्हा आपली कटनला गेली तेव्हा आपल्या जवळचे भावच न्हाय जास्त
नाही ना. आता आपलं म्हणजे कटण आली तर ते पाणी पाण्याच्या तिकडे गाड्या बंद आहेत.
हा हा.
मग ते भाव कमी झाले. उन्हाळ्यात होते भाव तर उन्हाळ्यात कटल नव्हती.
हा उन्हाळ्यात भाव असतात. तर उन्हाळ्या कटुल नाही येत आपण उन्हाळात कसं जास्त ऊन तापते. काही हवा पाणी सुटे असं काही नुकसान होतं त्याच्यामुळे आपण जास्त केअर नाही घेत ना त्याची उन्हाळ्यात. आता पावसाळ्यात कसं पाण्या वरच्या पाण्याचा खावायला फरक पडते ना मग.
वरच्या पाण्यानं ते चांगले भरून भरतात चांगले जाड होतात.
आणि वजनही चांगलं वाढते ना वजन चांगलं होते नाही त्याच. हम्म आता हो ना हे असंच होतं आपल्या ह्याच्यात.
आता काय ओ देवाच्या भरश्यावर.
हो ना ते तर आहेस मना शेवटी देवाच्या भरोशावर. ते भेट तेच आता शेवटी.
हम् हम.
देवाच्यात भरोश आहे पांडुरंगा तुझ्या हाती सगळं आता. आयुष्याची दो्री पांडुरंगा तुझ्या हाती रे.
हम्म.
नाही जे करायचं असेल ते तूच कर आता तूच कर्ता हर्ता आमचा सगळा.
हो शेतकऱ्याचं तसं आहे तसंच. होय देवाच्या भरोशावर आहे ना देव दिन तर हाय.
हम्मम् नाही तर आपल्या शेतक- आपल्या तर हातात काहीच नाही आपल्याला हाती काहीच नाही आहे.
करायच तसंच आहे दिवस.
देवाच्याच भरोशावर आहे सगळं.
शेतकरी सगळा देवाच्याच भरोशावर आहे.
अजून काय? मग
आणखी काही नाही हेच आता आराम चालू आहे.
हा काही विणकाम वगैरे करता का? मग तुम्ही काही.
विणकाम -आम ते. हे आपले लोकर चं विणकामे जमते पण ते त्याचे लो- लोकर खूप महाग झालय आता ते काय कराय नाही वाटत टाइमपास ही होतंय म्हंटलं खूप.
हो स्वेटर वगैरे विनता येत का? मग.
नाही स्वेटर नाही एवढं नाही शिकले हे आपले- तटावरचे झाकण ते परदे दरवाज्याचे.
हो हो.
के- से- ठीक आहे लावा ते जमते चटर गिटार नाही विनून पायला आतापर्यंत.
मार्केटिंग करायला पाहिजे होतं मार्केटिंग केलं म्हणजे कसं त्याला आपल्याला भाव भेटला की मग आपल्याला तर मग जे म्हणजे बंडल वगैरे विकत आणतो ना मग त्याची किंमत काही वाटत नाही ना मग एवढी जे आपण- त-घरगुती साठी बनवलं तर आपल्याला त्याची
नाही मार्केटिंग म्हणजे ते आपण आपण कर चान. मग कोणी घेणार तर पाहिजे त्याले आता कोणाला बी रेडीमेड भेटते. कोणी म्हणते कमी भावात हे रेडीमेड भेटू राहिला तर घेऊ दे.
रेडीमेडही बनवलेच असतात. ना कुणाच्या ना कोणाच्या हातन हातून बनवलेच असतात. ना ते ते रेडीमेड म्हणजे का एकदम फॅक्टरी मधून किंवा मशीन मधून थोडे तयार झालेले असतात. ते हाता- हात
स्वस्त भेटतात ना मंग ते रेडीमेट. हे आपल्याले एवढे माग लोकर आना ते विणकाम घरी करून आपली त्याची मजुरी तर भेटली पाहिजे आपल्याले. आपला तो पैसा तर निघाला पाहिजे, मग एवढ्या कमी भावात मांगले तर मग कसं काय करचान?
हां हां.
म्हणून मंग् ते जमत नाही ना ते आपलं.
ह बरं बरं मी कॉल लावते परत.
हा ठीक ये.